हॅलो
हम्म म्हणजे कसं खूप अवघड हे म्हणजे मी ज्यावेळेस करायची ना त्यावेळेस माझ म्हणजे म्हणजे माझ भाऊ मला म्हंटलेला की तू असं तिला हे करायचं नाही कारण तिचं फ म्हणजे तिचं एक पुण्य आहे तें तुला कधीतरी भेटल म्हणून
हो ती गोष्ट आहे बर का कारण
आपण कस तिरस्कार करतो ना अशाना आता एक आजारी माणूस जरी पडलं ना तरी आपल्याला एक दोन तीन दिवस त्याचं करायला काही वाटत नाही जेवेळेस तो जाग्यावर असेल त्यावेळेस पण आता हे कस लाईफ टाईमच आहे ना हेच
त्यामुळे कोणाला पण कंटाळा येतो असं.
कंटाळा हा आणि मी तर त्या वेळेस प्रेग्नेंट होती मुलीच्या वेळेस त्या म्हणजे ते जे तिचं कसं शी शू सगळं जाग्यावरती
ओ माय गॉड मग तेव्हा सासू बाई नव्हत्या करत का?
म्हणजे सासूबाई आता सून घरात हाय म्हटल्यावरती कोण करणार हाय? त्या आपलं सकाळचं उठायचं त्यांच आवरायवचं झालं ह्या मैत्रिणींसोबत फिरायला म्हण ते दिवसभर आपणच करायचं. आणि थोडं म्हणजे कस आपण केस वगैरे विंचारतो मग फरशी वरती पडतातच ना
हम्म हो हो
मग तिला काय ते दिसत नाही मग ते तिच्या असं हात फिरवला तिच्या हाताला वगैरे लागला की घेणार तो मग तो गेला कि ती ज्यावेेळेस म्हणजे आता ती कसं आपल्यासारखं खाणं पिणं नाही आहे. फक्त दूध आहे त्याच्यामुळं पोट काय? असं रेग्युलर साफ होत नाही? हम्म ते कधी ज्या वेळेस तिला महिन्यातून पंधरा दिवसातून ज्या वेळेस तिचं पोट दुखेल त्यावेळेस ती रडणार म्हणजे तिला ते जाणवाय च्या वेदना ते कळत होत वेदना तिला कळायच्या पण अस डाॅक्टर लोक म्हणजे अस सर्दी वगैरे नॉर्मली काय आपण कसं आपल्या बाळांना दवाखान्यात नेतो तस तिला काही देत नाहीत, कारण ते रिस्क घेत नाहीत.
ओ माय गाॅड, म्हणजे गोळया नाही देत?
नाही देत म्हणजे असं तिला जे आजारी पडली ना ती सर्दी झाली काय आपल्यास होतच ना म अस, डॉक्टर लोक रिस्क घेत नाहीत म्हणतात जर काय झालं तर कारण हँडीकॅप ये, आणि आश्यांचा रिस्क कोण घेऊ शकत नाही ना.
बरोबर.
ते रिस्क घेत नाही डॉक्टर लोक मग तिला असं नाहीच देता येत काय गोळा औषध मग पोट जरी दुख कायची तरी जोर जोरात रडायची. म्हणजे ते तिने जे केस किंवा आपले जे टेडी बिअर असतात. टेडीबेर तिच्या हातात असं खेळायला वगैरे मिळाला कि त्याच फर वगैरे खायची गिळायची.
हा हा हा हा.
मग ते टॉयलेटच्या जागेवरून ज्या वेळेस ते व्हायचं त्यावेळेस तिला त्रास व्हायचा. ते त्यावेळेस म्हणजे वेदना तिला कळत होत्या. जाणवतात वेदना
आणि हे आंघोळ वगैरे घालण पण तुमच्यासाठी खूप हे
हा म्हणजे असं रेग्युलर नाहीच घालंत ये.
नाही पॉसिबलच नाही ना.
रेग्युलर नाहीच घालत तिला म्हणजे असं अस र आपलं ते लहान मुलाना आपण कसं करतो त्याच पद्धतीने करायच.
हो पण हे करून, एवढं करणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे माहिती आहे का. कारण सगळंच जागेवर ये.
सगळ जागेवर आहे, हो हा. म ते शी केली, शू केली सगळंच आपणच करायचं.
कोणालाच नको वेळ पण किती अवघडणना
पण आता ग म्हणजे देव पण असा आहे की किती चांगले चांगले यंग तरुण तरुण जीव जातायेत, पण अशा लोकांना दिलं तर ते पण मुक्त होतील, आणि करणारा पण मुक्त होईल ना.
पण शेवटी ते म्हणतो ना आपण नशीब पुढे काय नाही कोणाचं चालू शकत.
तिचं आयुष्य जेवढं आहे तेवढंच ती, पण आयुष्यात तिने जन्माला येऊन काही केलं काहीच नाही ना म्हणजे जग अस तिनी बघित तलच नाय तिच काय म्हणजे असा आनंद काही लुटलाच नाही ना त्या जगाचा.
म्हणजे बघायला पण भेटलेलं नाही बघा ना किती अवघड आहे.
त्याच्यामुळे काही उपयोगच नाही जन्माला येऊन उपयोगच नाही झाला तिचा
पण हे सगळं आता ते नशीबात होतं तर मग त्याशिवाय ऑप्शन नव्हता बाकी काहीच नाही.
काहीच नाही एक म हे कसं म्हणजे कोणत्या तरी जन्माचं एक पाप असेल ते तिला ह्या जन्मी फेडायला मिळतं.
हो बास एवढंच दुसरं काहीच नाही काहीच नाही.
तिच्या हातून काहीतरी पाप झालं असेल.
हो बरोबर.
त्या त्याची फेड ती आता ह्या जन्माला आलीय.
खूपच खतरनाक आहे ओ पण.
खूप खतरनाक आहे.
कोणालाच नको. पण मग बसचं काय त्याच्यात रिटर्न असतात ते हो म्हणावं लागतील ते.
म्हणजे थोडंसं असलं, की शाळेत वगैरे घेतात कि ते. हम् म्हणजे असं नाही का हुंडी के मुलं.
हो हो. पण इथे असं काय म्हणतात संभाळण्याचं ऑप्शनच नाही ओ कधी.
हा. पण आता तीच म्हणजे शाळेत वगैरे काय म्हणतात कि तुमच्या मुलांना शिशी शू तरी कळलं पाहिजे.
हो.
बाकी गोष्टी आम्ही हँडल करतो शेवटी त्या लेडीज करणार म्हणजे त्यांना पण आहेच ना.
हाऊ मग.
हम त्या म्हणत्यात असं तेवढं तरी पण हिला कसं हिला ते कळत नसल्यामुळे कोणीच घेत नाही.
माकूम. काहीच नाही ना स्वतःची ओळख माहिती ये ना आईवडील माहिती ये ना काहीच म्हणजेच जगाशी काहीच संबंध नाही.
काहीच नाही. काय म्हणजे त्या जगाचं काहीच अनभव आनंद आज सं काहीच नाही दिला हम्म्.
फक्त वेदना पण इतक्या नाही म्हणू शकत फता आपण फक्त ते दिसतं तरी त्यांना मोब हो असं म्हणतो ना आपण.
आणि हीचं तसं काहीच नाही ना.
अवघड आहे. उफ् आता काय करणार शेवटी काय म्हणतात आलाय जन्म
ते आलीया भोगाशी असावे.
हो तू काय ऑप्शन म्हणजे काय म्हणता त्? याला पण जपताही येत नाही.
मरताही येत नाही होय अशीये. त्याच्यामुळं काय करायचं आसत बरं का म्हणजे आपण म्हणतो खरं पण आपल्या हात. तुम जे एखाद्या जन्माचे पाप घडलं आसल ना
तरी असतं त्याचेच भोगे आता आपल्याला असं किती वाटत ना की बाबा आपली काय चुक की आपण काय केलं? हे काय आपल्या सोबत होतंय पण त्या गोष्टीला ऑप्शन.
नसतयं म्हणजे आपण कधी तरी कुठेतरी काहीतरी पाप केलेलं असतं तेच आप त्याला भेटतं परत. हां. माहिती नसते.
म्हणुन मगआपण.
पहिली पूर्वीचे लोक कशी म्हणायचे माझे नंतर न भेटेल फिरायला त्याचे शिक्षा आता तशी नाहीये बरं का आता ह्याच.
हो आता कोणी कोणी असं पण म्हणत की भेटल.
हा भेटेल.
हा, हा.
आता म्हणजे असं झालंय की आतंर. करायच इथेच करायचं इथेच फेडायचं.
हो इथचं, फेडायचं.
हं, बस आहे म्हणजे एवढं घरात आमच्या ह्या असून पण आमच्या सासूबाई अशा फिरायच्या थांबत नाहीत. त्या त्यांचं आयुष्य जगून घेतात.
हा ते, तुम्हाला सांगते ना, एका पॉईंट मिळाला, तर त्यांना पण कोणाला अस पण काय, ते ठीक आहे आता हे, कायमचचं, झालंय मी पण कधी जपू अस असं झालं इथे.
तेच ना म्हणजे त्यांची लाईफ त्या जगून घेतात.
हा मी पण कधी जागणार असं झालंय त्यामुळं, मग ठीक आहे चालय तिथं पण चाललंय मी माझं पण चालूय.
हो म्हणजे असं नाही ना कि बाबा. आम्ही तिच्यासाठी आपण थांबून राहिलय, त.
एका, पॉईट नंतर ते कंटाळून गेले हे कस ते असतं तेमी ऐकलंय का ते रोज. कोण लक्ष देणारअशी गंमत असते ती म्हणजे तुम्ही, कोणा आला पण घ्या आपण पण रोज केलं ना कोण लक्ष नाही देणार.
नाही देतयं, होय.
किती प्रेमाचा किती प्रेमाच्या असू द्या.
कंटाळून जातात काय करायचं.
चाललंय ते काय त्याला ऑप्शन नाही चालू देणे एक एक दिवस.
आहे पण आम्ही काय म्हणतो म्हणजे आमचं दोघांना आम्हाला असं वाटतं की. देव जे चांगल्याना देतो ना ते तिला द्याव आपलं म्हणजे ती पण मुक्त होईल आणि. ह्या पण मुक्त होतील ना.
पण मग, आता, काही तेच ना जगू शकत नाही मरू शकत नाही अशी गंमत झालेली.
असं झालंय. जोवर ति पण, आहे लिहिलेलं तेवढं ती आयुष्य जगणारच आहे.
हो
काय मुलींना म्हणजे. मुलांच्या पेक्षा मुलींना लाईफ मध्ये किती अ म्हणजे जगून घेता येते लाईफ.
पण आता हे नशिबाचे, भोग इथं नाही असं.
केला ना तर मुलांना फक्त म्हणजे कपड्यांमध्ये फक्त पॅट शर्ट शिवाय ऑप्शन नसतोय.
हो.
मुली, किती एन्जॉय करतायेत मुलींची लाईफ च. वेगळी असते. तस मुलांच नसतं ना तस हि ला हिच्या बाबतीत काहीच नाही ना.
काहीच नाही.
काहीच नाही. त्यावेळे तुला म्हणत होते डॉक्टर की आपण इंजेक्शन देऊया तिला.
हु, पण मग आईवडिलांची हिंमत झाली नाही एवढं.
नाही झालेली, आमचे सासरे म्हटले, नाही, असध
हम्. म्हणजे ते व्यवस्थित ये का? का ते पण थकलेले असं?
सासरे एक्स्पायर झाले, पण आता हे, हेनाच करावं लाग तना सगळं सासूबाईना, ह्म, नाही-नाही, ते हे ते किती दोन हजार नऊ लाच, एक्सपायर झाले.
बापरे! म आता हे दोघीच राहतात का?
हां, एक म्हणजे तीन नंबरच्या आहेत, त्या नांदत नाहीयेत, त्याच्यामुळं त्या असतात, तिथे.
हां हां हां हां.
तुमचे तेन, तीन हां. आणि कसं, पेन्शन वगैरे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट ची.
हम् हम हम.
आणि प्लस हिला हँडीकॅपची, पण पेन्शन आहे.
हां, मग काही नाही चालतं त्यांचं, मग काय
तिचा तर खर्च निघून जातोय, त्या तिच्या पेन्शन मधून, दूध वगैरे म्हणा हे, त्यचा खर्च तो, तिच्या पेन्शन मधून निघून जातो, त्याच्यामुळ म्हणजे सासूबाईंना असं, ती बोज नाहीये, त्यांच्या जीवावर.
हम्म, पैसे भेटतायत मग, ठीक ये, करायचंच त्रास. अरे बापरे!
हम्, त्याच्यातून तिचा, निघून जातो ना खर्च.
हां, तेवढा खर्ंच होऊन जातो.
म्हणजे असं नाही ना, कि ती आपल्यावरती डिपेंड ये?
हा, नही, तेवढं चांगलं य.
हां, ते आहे, पण फक्त असं, म्हणजे घरातून कुठे बाहेर नाय, म्हणजे काय नाय, असं.
हां हां, पण आहे, ते एक सांभळायला त्यामुंळ एवढं काय नही, असं.
म्हणजे आम्ही पहिले एकत्रच होतो, पण ज्या वेळेस, ह्या आल्या तिथं म्हणजे त्यांचा डायव्हर्स झाला, तेव्हापासून मंग आम्ही लांब पडल, बाहेर आलो.
हां, एवढ्यांचं आता, जमणं शक्य नही ना?
म्हणजे थोडं कसं, मिस्टरांचं मत, आईष किंवा तू तिला जवळ करू नको, तिचं लग्न झालंय, तू तिला लांब कर थोडं.
म त्यांना काही मुलं, वगैर
आहे ना.
अरे बापरे!
आहे ना, मी मुलगी.
अच्छा, म ती पण ब च मोठीे असेल?
ती, त्यांच्याकड नसते.
मं, तिकडे ठेवून आल्या का?
तिकडे, हां. ते तिकडेच ये, नाही कॉन्टॅक्ट काहीच. म्हणजे तीच, माझ्या संघ, माझ्यासोबत बोलते, मुलगी आता ती बारावीला य, ती खूप लहान होते, दीड वर्षाचीच होती, तेव्हा ती आल्या, त्या आल्या, त्यावेळेस.
बापरे! म तुमच्यासोबत बोलतेय आता?
हा ती मुलगी बोलते माझ्यासोबत माझ्या मिस्टरांसोबत आमच्याकडे येते-जाते. त्यांच्याकडे म्हणजे तिला तीला वाटत ना आता आता तिला कळायला लागलंय ना.
हम् ह.
म्हण ते कसं थोडस जा्यावेस. लहान होते तिला कळत नव्हतं त्याच वेळेस तिला तिचा आईसोबतचा जो संपर्क आहे तोच तुटला. मग त्याच्यामुळे आईच प्रेम म्हणा हा काहीच नाही ना म्हणून. ती नाही जास्त म्हणजे अशी आई सोबत नाही बोलत.
हा हा.
ज्या तिला गोष्टी मिळाल्या पाहिजेत आईपासून त्या भेटल्याच नाही ना त्या वयात. मग त्या आईबद्दल तिच्या मनात प्रेम कसं राहील.
हा.
म्हणजे बोलती ती आईसोबत आता. तर जास्त नाही बोलते.